आणि तीस
मैत्रिणींचा फोन आणलायत काय विचारालोय.
नाही ते अ हिला करायचंय हाय. ते दिदीला.
कट कट झाला वाटत फोन.
होय आवाजच ये ना झालेला तुझा. म्हणून आणि कट केलो.
अ हो त संध्या हाय नाग उदे.
पालखी येत कि वारी येत कुठली तर.
कुठ.
अ पिलीव ला पिलीव.
ह ह ह होय. गेल्या का ती.
त तिकडेच हाय ती उद्या येणार आहे.
हम् ह अ तू जेवाला जायचं नाही. ते जाणारच नाहीत जेवायला.
पेपर झाल्यावर वायवा झाल्यावर.
हम हू. हम.
सांगलीला बोघायचं मग.
हम. हम्म. जॉबच बघायला जाणार हायसा.
होय तवाच की.
हम्म.
तवाज बघायचं.
सगळयला काय एका ठिकाणी मिळणार नाही जॉब.
काय.
सगळ्यांना एका ठिकाणी मिळणार नाही कोण कोण जॉब बघणार आहे.
मी ग मी.
हम्
तिघेजण तर सोबत.
हम.
बाकीची माहत काय करणार आहे. एकेकांचा आधीचा जॉब आहे.
ह
त्यांना ते चालते
हम् हे ् का पाहायचंय सगळं दुकान हम हम्म ह् किती वेळाने आवाज येते ग
होय
सपण क
ते जरा नेटचा प्रॉब्लेम असला की येते तसं
हो नबर दाखल नाही भैया फण
मला कधी करते फिर अजेय गेले लॉडते गुल
ह ते पार्टी दिलत त्यांना कसली जॉब लागलेल काय कसली पार्टी त ह गे
फोन केले
काल राहते हो
चांगल्या हॉटेलला दिलेला आवडतं मित्रांना
हो हो
च आहे
इ शू काय
आ,,
ठिव काय मनल?
आजुन दोन मिनटंऽ
हमम हमम
ब
काय विचारणार होतो बला त विचारणार होतो बे ह्याचा फोन आलता तांब्यांचा
कोुणाचा
तीन तांब्यांचा
नाही,, आलेलं कालच कि तेवढं.
हां, हा,, गेला का काय गावाकड?
गावाकडं नाही गेला तो,, कॉलेजकड गेलाय.
हम्म हम्म, होय.
तवा्हाच गेलाय,, साडेचार लाच गेलेला.
हो,
पोहोचलेला मी फोन केलेला तवा.
होय,
त्यांच्या मेस मध्ये सूप तन देतात म्हण,,, नवीन लावलंय कीऽ
हम्म,, संध्याकाळी सहा वाजता वय?
आठ वाजता जेवायला गेल्यावर.
चांगले आहे की मग,, मेसऽ
होय आत्ता बदललाय मग त्यायामुळ चांगले हाय.
बर.
आधी चांगली नव्हती.
हम्म हम्म.
म्हणला तीन चार चपात्या चार पाच चपात्या खाल्ल्या तरी पोट भरत नाही म्हणला.
ते काय.
म्हणजे सोडा असतोय तेनी त्याच्यात सोडा पण असतोय त्यात.
बारक्या पण असणार ना चपात्या.
हम्म.
हम्म.
तेज्यामुळच की.
हम्म.
हम्म.
तरी त्यांच्या इकडं जरा चांगलं हाय आमच्या इकडं चांगलं नव्हतं.
हम्म.
आले तीक पण.
झाला काय नाही.
हम्म कराले अजुन.
अं.
चालते.